काही नाही ठीक. चाललंय सगळं पाऊस पडलाय छान वाटतं एकदम. हो.
उशरा पडला पण पडला
पडला हो आणि चांगला कालपासन लागलाय पाऊस चांगला. आपण मला आज मोबाईलचे हायलाईट करतोय सर बोलून. हा चालेल ना.
काय म्हणत तुम्हाला मोबाईल वापरणार चुकीच आहे
तुमचा आवाज क्लिअर येत नाहीय आहे.
आता येतोय का?
हो येतं येतं. आता येतोय हो येतोय मोबाईलचा फायदे म्हणजे आता. मोबाईलवर आपण युट्यूबला किंवा गुगलला सगळं सर्च करून किंवा नवीन नवीन बघून सगळं शिकू शकतो काही गोष्टी म्हणजे अगदी क् मोबाईलच्या फायद ना. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहिला ना तर माणूस व्हिडिओ कॉल करून बरोबर समज त बोलू शकतो तसच ऑनलाईन शिक्षण नाही. बरोबर प्रवासच प्रवास नट मु कनेक्ट होत मुलांना घरात बसल्या शैक्षणिक कोर्सता येत पुस्तक उपलब्ध होत बरोबर वेळेची बचत होते प्रवास वाचतो. खर्च वाचतो. नाही का नाही तर कुठल्याही कोणाचीही मदत होते. आर्थिक तर आता आपल्या त्याच्यासाठी ॲप आहे. मोबाईल मुळे आता आणि त्याचा तोटा पण त्याचा कुठले लिंक वर क केलं तर अकाउंट खात रिकम हो हो हो ते पण आहे. आणि आता ऑनलाईन सगळं म्हणजे व्यवहार पण ऑनलाईन झाल्यामुळे बँकेत जाणं वाचतय आपलं पैसे आपण इकड करू शकतो अगदी अर्जंट कोणाला पाहिजे असेल तर असेल असेल कोण आजारी असेल किंवा काय नातेवाईक वगैरे त्यांना पैसे पाठवायच्यानंतर पटकन एका मिनिटात पैसे पाठवू शकतो. तर तर पूर्वी कसायच पोचत आता असल्यामुळे आहे ना कोणती पण माहिती बातम्या किंवा नवीन गोष्टी एका क्लिक वर आपल्याला गुगल व हो लगेचच माहिती पडते आणि खूप काही शिकायलाही मिळतं त्यातून नॉलेज पण भरपूर मिळत वेग वेगळ्या प्रकार त्यांचं म्हणजे आपल्या देशातल नाही किंवा आपल्या जवळपासच नाही हो ऑनलाईन शॉपिंग तर खूप जोर आहे मोठ हा ट्रेड चाललं आहे आता सगळ्यांनी येत पण काही मागवलेलं जेवणापासून हो हो टॅक्सी बुक करे पर्यंत सगळं खरंय खरंय ते चांगलं आहे पण प सुरुवातीला वाटायचं की आपल्या इथले जे दुकानदार आहेत त्यांचं नुकसान होतय वगैरे पण आता काही वेळेला ह्यांची सेवा ही इतकी छान असते की बदली करू शकतो नाही आवडलं तर नाही का किंवा आपल्याला एखादं काप कापड किंवा चपला मागितल्या त्या बरोबर बसत नाही आहेत तर सात दिवसाच्या आत किंवा चार दिवसाच्या आत बदली करून मिळतात त्यामुळे तर लोकं डेअरिंग करतात घ्यायचं डेअरिंग पण करतात ना म्हणजे किती पण महाग असलं पण कस आहे ना त्या तोटेच मोबाईलचे हा जास्त वेळ स्क्रीनकडे बघितलं तर डोळ्या्चा होतो डॉक्टर मान दुखते तर त्रास होतो बरोबर आहे वेळेचा अपव्यय होतो हो हो पण टी व्ही असते माणूस तर सोशल अ सोशल मीडिया आणि अ गेमिंगच्या आहारी जातो मौल्यवान वेळ वाया जातो मग त्याच्याने अभ्यास कामावर बरोबर लक्ष केंद्रित होत नाही बरोबर आणि एका जागी बसून बसून स्थूलपणा येऊन ते मुलांना पण खेळण्याची सवय नाही त्यामुळे त्यांच्या अंगात मजबूती पण तेवढी राहत नाही आज मुलं दहा पंधरा मिनिट निद्रा नाश पण होतो निद्रा नाश होतो कारण रात्री झोपल की सर्वच लोक मोबाईल घे घेऊन बसतात हो बरोबर आता मुलांना पण दहा मिनटं जरी त्यांना धावायला सांगितलं तरी धावू शकत नाहीत मुलं जस आमच्या वेळेला आम्ही आमच्या वेळेला आम्ही तासन तास पळायचो तासन तास पकडापकडी चोर पोलीस हे ते खेळायचो म्हणजे आत्ताची मुलं तशी बळकट नाहीयेत अशी त्यांना ती खेळण्याची, धावण्या, पळण्याची सामाजिक संवाद सुद्धा संपलाय संपलाय खरं आहे नॉर्मली तुम्ही बघा न्यूली मॅरेड कपल पण लोकांची हो बायको काय म्हणत असलं त्याच्याकडे ही लक्ष नसत नसत खरं आहे जे ते आपल्या सगळ्यात जास्त काहींच्या तक्रारी येत असतात नवरा वेळ देत नाही हातात मोबाईल घेऊन बसतात खरं हाय खरं हाय वाटतं ना जरा कामावरून आल्यावर किंवा कुठून काय आ बाहेरून आल्यावर की जरा बोलावं चौकशी करावी दिवसभर एकटी बाई घरात असते किंवा मुलांचं संगोपन करत असते तर तिला अपेक्षा असणारच ना की त्यांनी चौकशी करावी जरा येऊन प्रेमाचे दोन श शब्द बोलावे
असं वाटण साहजिक आहे तस होत नाही फक्त मोबाइलमुळे आणि मगं ते चिडचिड होते मगं संसारात मगं वितुष्ट येत नाही का आणि मगं आता का त्या मोबाईलच्याच वापरामुळे घटस्फोटाचे प्रमाण पण खूप वाढलंय
बरोबर.
त्यामुळे सगळ्यांनी संयम आणि किती वापर करायच ठरवुण लहान मुलांना जनमता सवय लावून लोकांनी आजकाल बरोबर ते आपणच त्यांच्या समोर बसतो म्हणून त्यांना ते लायटीच आणि त्या मोबाईलचं आकर्षण निर्माण होत तान्या बाळाला जेवढं कळत नाही ना ते रडायला लागलं की गाणं लावून द्यायचं हो हेच चुकीचं आहे ना सुरुवात तिथून येते बरोबर आणि का ते होत का पहिलेझोळीत झोपयचे गाणं म्हणाय आता ते काय राहिलच नाही आणि मगं आता मुलं जेवण्यासाठी पण मोबाईल हो हो बरोबर मगं मगं तुम्ही तेे काय म्हणता पोएट कविता शिकवा चांगल्या गोष्टी सांगा हो चांदोमामाच्या वगैरे गोष्टी सांगा बरोबर आहे आपल्या देवांच्या कथा एवढ्या छान छान आहेत पौराणिक कथा त्या सांगायच्या शिवाजी महाराजांच्या कथा सांगायच्या अ अशी मुलं पण चांगली संस्कार पण चांगले होतात ना बरोबर आणि अ मोबाईलचे फा जसे तोटे आणि फायदे समान प्रमाणात आहेत काही म्हणजे त्यात हे नाही पण ते माणसानी वापरायचं किती आणि त्याचा फायदा किती करून घ्यायचा आणि तोटे किती करून घ्यायचे ही तर माणसानी माणसाला बुद्धी आहे ना मगं ती त्याने तशी वापरली पाहिजे नाही का बरोबर हो असं अजून काय म्हणता? नाही आणि कसं असतं ना, मोबाईल हातामध्ये म्हणजे, कामावर लक्ष नाही. बरोबर वेळ किती जातो आपला, काही वेळेला इन्स्टा बघत बसलं की, त्यातच खूप वेळ ते एक - एक, येत- येत जात, आणि आपण बघत- बघत जातो. हय ना, त्यामुळे हे चुकीच झालंय हे चुकीचंय. आपणच आपल्या मनावर कंट्रोल पण ठेवलं पाहिजे. त्यामुळे घरातल्या कामांवर येतो. पुणा घरात पसारा, मग आवरायला वेळ नाही मिळत सगळं डिस्टर्बच होतं. मुलांना काहीतरी खाऊबिऊ करून द्यायचं असेल तर, तेही कंटाळा करतो मग मग त्याला म्हणतो, जा बाबा आन वडापाव किंवा असं मा असं सगळं होत म्हणजे हे सगळे तोटे पण आहेत, त्यामुळे आप पण किती बघायचं, आपण किती वेळ मोबाईल हातात घ्यायचं, हे आप आपल आपण ठरवायला पाहिजे. म्हणजे आहे आता म्हणजे सगळंच मोबाईलवर आलंय, म्हणजे मेसेज देणं काही बातम्या, म्हणजे ज्या काही आपल्या वैयक्तिक बातम्या असतील, त्या पण द्यायला लागतात. माहेरी फोन, सासरच्या लोकांना फोन. असं पण मग तेे वेळ मकच बोलत तेवढं जेवढं वापरायचं तेवढं वापरला, ठेवून दिलंय ना, कामाचच वाप बोलून. ते इतर कामाचे मेसेज असतात, त्यामुळे तेवढं बघणं आवश्यकचय, पण बाकीच्या ज्या आपण नको ते बघत बसतो, वॉट्सअपला सगळं हे ते, ते पण पण काही गोष्टी, व्हॉट्सअपला मेसेज वगैरे एवढे छान येतात ना कि ते आपल्याला कळतं त्यामुळे, काय म्हणजे अ काय काय चाललंय, कुठे काय, काइ गोष्टी बोध घेण्यासारख्याअसतात. बोध घेण्यासारख्या सोडून बरोबर अगदी बरोबर
त्यामुळे मोबाईलचा फायदाही आहे आण तोटे म्हणाल तर, डोळ्यांना त्रास आहेच. शिवाय आपण एका जागी बसून हो हो बरोबर. चालेल- चालेल. खूप अ हो- हो.
आ त्याच्यात मोबाईलचा नंबर
हो आणि मोबाईल मुळे काय होतय, आपण म्हणजे एक आता मी तर, मोबाईलवरून बरच काही रेसिपी छान शिकायला मिळतात. किंवा छोटे मोठे असे रांगो काही काही गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे काही हाताने बनवायच्या अशा, किंवा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू. त्याही मोबाईल वरन छान म्हजे शिकायला मिळतात. पुणा गा अक्चुली घरात ना खर तर काय होतं ना ताज ठेवता येत, हो बरोबर. आणि दुसरं म्हणजे पण झाडांचं संगोपन कसं करावं, झा वृक्षारोपण कसं करावं. छोटी - छोटी बाग आपल्या अंगणात, किंवा टेरेसवर कशी बग करावी हे वगैरे पण चांग फायदे त्यात मिळतात छोट खाण्यापून शॉपिंग क सगळं बरोबर ठीक आहे. ठीक आहे. सगळं हो. तुमच्याशी बोलून छान वाटलं मला, ठीक आहे धन्यवाद. मला पण छान वाटलं. तुमचा आवाज क्लिअर येत नाहीे.